हॅलो -
हॅलो.
हा हा. आवाज येत नाही काय
युरा येऊन राहिला आवाज.
हा हा, तेच तर म्हटलं ह नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत थोडासा,
हो,
हा हा, तेच म्हटलं बर काय चालू आहे.
काय नाही. तुमचं काय चालू आहे.
संध्याकाळ झाली, आता आरामाची आराम करायचा विचार आहे आता
हम्म,
हम्म हम, काय म्हणतात. मग दाजी हो झालं, मुलांच्या शाळा वगैरे झाला ना चालू.
हो, शाळा झाल्या चालू.
हा हा, हो, आता एक महिना झाला ना शाळा चालू व्हायला.
हो, आता एक तारीख पासून झाल्या.
हो हो,
आता सकाळ पासून तेच काम चालू राहतात दैनंदिन.
हम हम, हो, आता मुलांच्या शाळा चालू झाल्या पण, हा, चालू झाला म्हटलं की तेच आहे. आता डबे करा सकाळी मुलांचा अभ्यास घ्या, होमवर्क घ्या.
हम्म,
हा हा हा, सगळे काम तेच केल आता बाकी आणखी काय म्हणता.
काही नाही. हेच आपल्या रोजचा चालू असते. काम तेच ते,
हा हा, हम्म, होय झाल्या. आता उन्हाळ्याच्या सुट्टया वगैरे संपल्या आता. छाला लागल्या. सुरुवात हा बाकी आणखी काय म्हणता मग,
आणखी काय नाही ओ,
हा हा, कुठे गावाला वगैरे गेल्या होत्या, का आता फिरायला.
हो, उन्हाळ्यामध्ये गेलो होतो ना,
हा हा, हो हो, या वर्षी खूप गडबड होती. ना अधिक महिन्याची
हो,
हा हा, खूप गर्दी असेल.
हो, गर्दी होतीच.
हा हा, कुठे कुठे, गेलात मग फिरायला.
फिरायला इकडे पंढरपूर, जेजूर
हो हो, आता पंढरीची वारी सुद्धा आहे. ना आता आषाढी
हम्म,
हम्म, आता ते मोबाईल वर दाखवतात ना,
हो, मोबाईल वर तेच चालू आहे. आता वारीच
मोबाईल वर ते चालू आहेत. आता वारीच हम्, खूप मस्त दिंडे वगैरे जातात. ते जाता शेगावची दिंडी वगैरे गेली. ना आता हम्म, हा खूप शिस्त पद्धत दिंडी आहे. शेगावची की ते, असे चार हजार असे काहीतरी हे आहेत. तुला त्याच्यामध्ये ताडकरी माळकरी पताका वगैरे घेतलेला. दोनशे पताका वगैरे घेतलाय. दोनशे ताडकरी आहे. तसं काहीतरी सांगितलं मी माहिती त विचार म्हणजे मोबाईलवरच सांगितली होती. हम्म, मोबाईलवरच
हम्म ह
हम्म
आणि तशी महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिस्तबद्ध. पालखी गजानन महाराजचीच आहे. शिस्तीचे पालन नाही करतात.
हा हा
एक नंबर शिस्त आहे त्यांची
हा शेगाव मध्ये पण तसंच आहे ना शेगाव मध्ये पण शिजतायर शिस
हम्म.
हम् बाकीच्या तीर्थावर गेल्यापेक्षा म्हणजे जातो ना आपण तिथं पाहतोत तिथ ल्यापेक्षा शेगावला खूप चांगली शिस्त आहे.
ह गाज्यानान महाराज संस्था एक नंबर आहे.
हम्म हम्म बाकी आणखी काय म
आणखी काय नाही गेल्या नव्ह त्या का मग तुम्ही शेगावला.
नाही आमचं काही जाण च नाही झालं. नाहीय नाही ते अधिक हा जाऊ म म्हटलं जाऊ म्हटलं खूप गर्दी होती.
अ उन्हाळा आता.
हा उन्हाळा होता ऊन खूप होतो मग म्हटलं जवळ पण अधिक महिना येतो. मग गर्दीच्यान काही गेलो नाही आम्ही आता मुलांच्या शाळा लागल्या आता.
तसही या वेळेस. या उन्हाळ्यात जास्तच ऊन टापलं उन्हाळ्याला दिवस चाला.
हो खूप दिवस आता अजूनही पाणी नाही आहे ना. शेतकऱ्यांनी प पेरणे वगैरे केले शेतकऱ्यांनी एक दोन पाऊस झाला तर असाच पावसाच्या आयत आणि आता एकदमच ऊनच तापत आहे. चांगलं हा उन्हाळ्यासारखं आता शेतकऱ्यांनी कस पेरणं वगैरे केलंय कायम आ
पेरणी केल्या आणिंत दुबार पेरणीचं संकट आलं.
ह बहूतेक आसंच वाटते एक तर बीबी आहे ना. हो ना बी बीयान खूप महाग झालं ना आता.
आणि बियाणे बोगस निघाले कुठे कुठे दुबार परणे. संकट आलं दुसऱ्यांद पेरू नाही ई आत पाऊस नाही आता.
हो हो. तर माझ्या बाबांनी तर दोन वेळा टूर पेरली आणि दोन्ही वेळा ते डुकररां आले आणि डुकरानच खाऊन घेतली दोन्ही वेळा. आता काय मा आता तिसऱ्यांदा पेरा्यावर टाईम आला.. काय मतात त्यात पाणी नाहीये. मण आता हे कस हम्म. जंगली पाणी हा असे करतात हे. हम्म असा त्रास आहे काय करायचं ते समजत नाही.
माझ्या वावाच बी. दुबार प पहिल्यांदा पेरलं बिया बोगस निघाल दुसऱ्यांदा पेरलं. ते निघालच नाही आणि पाणी वि नाही त्याच्यावर
हम पाणी य त्याच्यार.
आता तिसऱ्यांदा पेरण्या टाईमआणनपाणीच नाही.
हम्म हम्म एक तर रात्रीची जाऊ शकत नाहीत. आणि दिवसा दिवसभर राहिले तर दिवसभर किती समजावा त्या शेताची रखावाली करा आपण
हम्म,
हो फयन याचं चालू आता, हम् काय करणार, नाही.
शेतकरायचं तसच आहे.
हा हम्म, काय म्हणतो मुलगा झाला, अभ्यास होग मुलाचा
हो अभ्यास झाला, काही करत नाही. अभ्यास कर म्हटलं की नडतेच. अभ्यास चीत नाही लागत, खेळतचीत लागते.
हा, ते आता कसं झालं माहीत ते का इतके दिवस सुट्ट्या होत्या की त्या आता, एकदम लेकरराला शाळेत जायचं म्हटलं की रडच येते.
शाळेत जायच रोळ अनं अभ्यास करायचा बाकी सर्व येते, बाकी सर्व केल्या जाते. हम्म अभ्यास म्हटलं कि रळ येत अभ्यासात चित नाही लागत, इकडे पाहीन तिकडे पाहीन,
लक्ष देत नाही हम् लक्ष काहीच नाही देत.
हम्म झोपला असणार आता.
नाही झोप
हम हो आता उद्या सकाळी अजून शाळेची गडबड असेल ना मग सकाळची शाळा असणार ना
हो, त्याच टाइमवर आहे त्याची
हम ह, ह. सकाळी आठ, आठ वाजता पासून हा ह हो ना सकाळचा वेळ येई लेकरांसाठी खूप म्हणजे सकाळ घाई गायच होते ना सगळं
हम्म,
हम्म,
सकाळी अय दन झपत नाही तव
हा ह,
सकाळी उठत नाही.
हा हा, ट्युशन वगैरे लावली आहे का मग
नाही ट्युशन घेणारच नाही कोणी गावात.
हो, हो ना खेड्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे.
हम्म, ट्युशन घेणार असलं कोणी तर लावून देऊ म्हटलं. पण कोणी घेतच नाही वाटतय
घेतच नाही, ह खेड्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. एक तर शहरात मुलं शिकायला जातात. आणि तिथं ट्युशन वगैरे म्हट की सकाळी म्हणजे सकाळी जाणं त्यांना तिचं ट्युशन करा शाळा करा आणि दिवसच जाते हं, कुंभ सगळा दिवसच जाते मग त्यांचा खाण्यापिण्यावर दुर्लक्ष होते
हवं,
आता त्यात ऊन तपू राहिले जास्त. मुलांच्या तब्येत वगैरे बिघडत आहेत ना आता.
उन्हानान हे वातावरणच नाही चांगलं, हेच्याचन तब्येत आहे बिघडू राहिला सगळ्याच्या
हा हा वातावरणचतस आहे आता
हम्म,
एक तर पाणी आला आधी आणि आता एकदम ऊन तापून राहिलं, त्यामुळे मच्छर वगैरे, मच्छर वगैरे जास्त झाले हा मच्छर खूप जास्त झाले. ते गावात आहे भवारडी वगैरे
ते खूप
हा ग्रामपंचायतच्या तर्फे ते गावात फवारणी वगैरे करतात ना, ते झाडे नाही वाटते अजून ती फवारणी
नाही, सरकारी काम बारा महिने थांबुचं काम आहे ते
हो.
ते कधी होय ना, कधी नाही.
काय माहित आता. नाही तस खरंच त्यांनी म्हणजे गावातल्या लोकांना तस सांगायला पाहिजे ब त्यांना. हे कसं तर नाल्या वगैरे खेड्यात कस नाल्या वगैरे उघड्या असतात ना त्या.
तस बी, तसंही करतच नाही. आपल्या खेड्या गावात, जास्त केअर घेतच नाही कोणी.
हो ना, हे सांडपाण्याच्या नाल्या वगैरे उघड्या असतात त्याच्यामुळे जास्तच मच्छर होत. तर ना घरात दारासमोरच दिसतात त्या सगळं.
मच्छर खूप. इतके झाले की, पाच मिनिट लाईन गेली की बसू नाही देत.
हा त्यामुळे जास्त मग ते. तब्यता वगैरे बिगडतात त्याच्यामुळेच हे प्रमाण वाढला रोगरायचा, हा रोगरायच. हम्म.
आमच्या घरी सगळ्याच्या तब्यता बिघडायल
हो का?
आवाज बसली सर्दी खोकले
हा हा, बहुतेक हे सातच चालू आहे मला वाटते असं कुठ तरी जास्तच चालू आहे म्हणजे कारण. घसा वगैरे बसत आहे, आणि सर्दी खोकला ताप वगैरे त्यानेच येत आहे सगळं.
हो हे साथीचीच ताप आहे, सगळ एकड तेच आहे व्हायरस.
व्हायरस ह.
हम्म.
हो आता दवाखाण्यात गेल्या होत्या मग?
हम्म.
दाखवून द्यायचत दवाखान्यात वगैर दाखवून दयचं होत.
हो दाखवला ना दवाखान्यात
हा हा.
काय डॉक्टर गोळ्या औषध.
नाही पटकन कसं, मग आपल्याला हा मुलांची कामं वगैरे राहतात ना आपल्या, आता आपल्याच्यान आराम तर होतच नाही. सगळे कामं वगैरे करायला लागतात ना.
हो, आपले काम आपल्याला करावच लागतात.
लागतात ना. तेच काम, बाकी काय म्हणत अजून मग?
बाकी काय नाही आराम आहे.
हा हा हा, हो. हम तेच म्हटलं काय चालू आहे आता म्हटलं. तुला कॉल करून पहा म्हटलं काय झोपलंय की काय म्हटलं.
नाही. तशी झोप नाही येत इतक्या लवकर.
हा हा.
बस आता काम झाले टी व्ही पाहा काही मोबाईल पाहा.
ह हा.
इतक्या लवकर झोपच नाही येत
नाही नाही ते तर आहेच मग.
हम्म.
ह आता सकाळची काळजी पण राहते ना आता
सकाळची काळजी राहते
हा उठा लागते म्हणून
हम्म.
बरं ठीक आहे मग
ठीक आहे मग
हम हम.